हॅलो हा बोला.
हा आता तुम्हाला माहितच आहे की आता ह्या महिन्यामध्ये आपले सण चालू झालेत आता. पहिला जो सण सण येतोय तो येतोय वाटत सावित्रीचा.
हां
अ तुम्ही अ म्हणजे आता आपल्या हिकडच्या पश्चिम महाराष्ट्र म्हणतात ना आपला भाग.
हां
तुम्ही कशी साजरी करता म वाट सावित्री?
मी म्हणजे लग्न झाल्यानंतर करायचं नाही सांगितल्यामुळे मी करतच नाही विषयच नाही माझा आ. आपल्या गणपती दिवाळी इतर सण नागपंचमी हे बाकीचे सण
अच्छा अच्छा हा मग तेच ना वट्ट सावित्री अ आपण म्हणजे इथं अ आम्ही कशी करतो कि बाबा झाड वडाच्या झाडाची पूजा करायची आणि शे अ ते आंबा वगैरे ठेवायचा आणि सुहसनी जे असतात त्यांच्या ओटी वगैरे भरायला लागते. आणि त्या वडाच्या झाडाला आपण म्हणजे ऍक्च्युली देवालाच प्रार्थना करतो कि आपल्या नवऱ्याचं आयुष्य दिर्घा आयुष्य व्हाव म्हणून. पण त्याच्या मागे एक छोटी कथा आहे तुम्हाला माहिती आहे का ती?
नाही एवढा तर विसरलंय सगळ्या सांगा.
अ सत्यवान आणि सावित्रीची कथा. हा ती हा ती माहित असेल तुम्हाला कि अ अ
तया
हा तेच ना ते सत्यवाण जो असतो ना तो झाडावर चढलेला असतोय आणि म्हणजे मी पण आता खूप वर्ष झाले ते पिक्चर मध्ये वगैरे बघितलेलं होतं. आणि वासेला पण होतं तिथं झाडावर चढलेलं अस तोय आणि अ ऍक देवाने त्याला हे अ शाप दिलेला असतोय की काय माहित की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे असं सावित्रीला अगोदर सांगितलेच असते अ पण जेव ती खूप प्रयत्न करते आपल्या नवऱ्याचा अ म्हणजे जीव जाऊ नये म्हणून नु वगैरे असं पण ती अ ती आणि तो एकदा दिवशी बाहेर जातात आन तो वडाच्या झाडावर जाऊन अ लाकडं तोडत असतोय आणि लाकडं तोडताना तो वरून खाली पडतो. वरून खाली पडतो आणि तिथे त्याच वेळेस यम येतात यमदेव येतोय तिचा प्राण न्यायला आणि ही सावित्री जी असते ना ही म्हणजे से काय म्हणतात की खूप पती पतिव्रता असते ना अ तर तिला ते दिसतय की यम आलेत म्हणजे ते यमाचे देवदूत आलेत नवऱ्याचा प्राण घ्यायला मग ती नव तिने मांडीवर घेतलेले असते ती तिज्या नवऱ्याला तिथच ठेवते आणि तर त्यानी प्राण घेतलेले त्याचे प्राण अशे पकडलेले असतात हातामध्ये आणि ते घेऊन चाललले असतात अ तर ती त्याच्या मागं मागं जाते अ म्हणजे तिचे जे पुण्याई असते ना पतिव्रवतेेची तिच्यामुळे ती त्या स्वर्गापर्यंत म म्हणजे जिथं ते राहतात हा त्याच्या मगं तीथपर्यंत जाते ती मग ते जे देवदूत असत्या किंवा ते यम असतो ना तो म्हणतो की अ त्यांना पण आश्चर्य वाटतं की ही गं कशी काय आपल्या पाठीमागं इथ पर्यंत आलिये मग ते तुला ते तिला म्हण तात की तू इथपर्यंत आलीस पण तुला तर आम्ही आत नाही घेऊ शकत आणि तू इथून माघारी जा तर ती म्हणती नाही नाही मी माघारी जाणार म्हणते तुम्ही माझ्या अ पतिदेवाचा म्हणजे प्राण घेतलेत आणि मी तसं त्यांना घेतल्या शि मी माघारी नाही जाणार. मग ते जो यम असतो तो म्हणतो की तर अस कधीच होत नाही म्हणले, या जीवसृष्टीवर की कुणाचा प्राण आम्ही घेतलाय आणि तो परत म्हणजे त्याला प्राण दिला आहे अस कधीच होत नाही म्हणले त्याच्यामुळे मी तर तुला त्याचा प्राण नाही देऊ शकत. तु जा मग इथून ती हट्ट धरून बसते की नाही मी इथून तशी जाणारच नाही म्हणते एकटी मग ते यम पण शेवटी तिच्या पुुढ हारतात आणि तिला म्हणतात ठीक आहे म्हणतात. अ तुझी ही अशी प पतीबद्दलच जे प्रेम बघून किंवा पतिव्रताची हे बघून ना मी तुला खूप प्रसन्न झालोय म्हणतात तुझ्यावर आणि तु मला वर माग. ती काहीतरी अस वर मागते अ हा वर मागते आणि ते तिला सौभाग्यवती भव अस म्हणतात. जेव्हा ती नमस्कार स्कार करते त्यावेेळेस देवाला तू कुठला असा वर मागते त्यावेळेस आणि तेव्हा म्हणले त्यांना थोडस अ आपण काय बोललो ह्याच्याबद्दल त्यांना धक्का बसतो अरे म्हणले मी कस काय असा वर दिला. सौभाग्यवती भव म्हणले कि हिच्या हिच्या नवऱ्याचा प्राण हिला परत दिला पाहिजे. अस त्यांना वाटतय आणि मग ते ते तिचा प्राण त्याच्या शरीरात सोडतात मग हीला खूप आनंद होतोय आणि हे परत येतोय जमिनीवर. आणि आपल्या नवऱ्याला बघते मग तेव्हापासून ही प्रथा पडली आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातच म्हणजे म्हणता येणार नाही. हा महाराष्ट्रातच नाही आता आम्ही तिकड होतो ना उत्तर भारतामध्ये तर उत्तर प्रदेश पण हे केल जातय वट सावित्रीची पौर्णिमा. माझी मैत्रिणी आहे हा माझी मैत्रिणी आहे एक गुप म्हणून ती पण करते वट सावित्रीची पूजा. त्यांच्या तिकड पण केली जाते हा हां कारण तिथे करवा चौत अ जास्त करून केल जात पण ती हे पण करते. वट सावित्रीची पौर्णिमा, मग तेव्हापासून हा मग तेव्हापासून कस आपल्या नवऱ्याच अ दीर्घायुष्यासाठी साठी हे मग वडाची आपण पूजा करतो. आणि वडाच्या झाडाला तर त्या दिवशी पूजा केली जात त्याच पूजन केल जात. आणि म्हणल जात की उपवास करावा हां
हां हां इथ करतात सोडा बऱ्याच जणी येते.
हां
लगेच कष्ट पडत्याती दिवसभर उपवास असतो?
हा दिवसभर उपवास असतोय, आणि मग ते जाऊन झाडाची पूजा वगैरे करायची नवीन हे ते. साडी वगैरे नेसून, दागिने वगैरे घालून, म्हणजे चांगलाच साज शृंगार करून
तेवढ मात्रय सगळा साज शृंगार पहिला पाहिजे.
हा कारण कस हा सण जो आहे ना म्हणजे वट सावित्रीचा स्त्रियांचाच आहे तस बघायला गेल तर आहे की नाही.
हम्म
तिथ पुरुषांचा सहभाग येतच नाही, त्याच्यामुळ त्यांनी तो एकच काय म्हणायच आपल्याला. अ हे असतय कि त्या दिवशी आपण चांगल नटून सजून गेल पाहिजे ना? अ पूजा करायला. आता तुम्ही तिकडचं तुम्ही बघाल आता ते तिकडं ह्याच्यामध्ये पण उत्तराखंड मध्ये पण करवचौथ जे व्रत असतं ना तर तिथं तुम्हाला सांगायचं तिथं प्रत्येक गोष्ट ना अ प्रत्येक प्रत्येक गोष्ट अगदी छोटीतली छोटी वस्तू सुद्धा कपडं सुद्धा नवीन घेतात तिथं.
हा त्यांच्या साईड ला.
हा तिकडं. पूर्ण अगदी तुम्हाला सांगायचं पूर्ण सगळे कपडे नवीन घेतील पार्लरमध्ये जातात अ सो आदल्या दिवशी अ स सगळं म्हणजे फेशियल वगैरे कराय जे हा अगदी बांगडी वगैरे हे ते पूर्ण चप्पल वगैरे सगळे सगळे सगळे कपडे नवीन सगळं नवीन घ्यायचं आणि मग तिजं त्यांची ते कारवाचौथ साजरी करतात तिथं पण त्यांचा पूर्ण असं दिवस उपवास असून संध्याकाळी चंद्र बघून त्यानी उपवास सोडतात.
हा चंद्रलाव
नाहीत हा त्यांनी पाणी पण पित नाहीत. जसं की आपण मुसलमानांमध्ये कसं हे करतात ना रोजा तसच सकाळी उठून सर्गी खायची कारण सर्गी खाली जाते. हो त्यांनी पण खातात साडेचार पाच वाजता त्यांनी पण खातात सकाळी.
एवढं नाही येल.
हा सर्गी खायची असते अ साडेचार पाच वाजता आणि तिथून मग तुमचा पुढं उपवास चालू पण पाणी पण प्यायच नाही. अ संध्याकाळी जोपर्यंत दहा दिवसर जोपर्यंत चंद्र उगत नाही
हा ह्यांचं फक् बघाय संध्याकाळ झाली आजन झाली म्हणजे टायमिंग सहा साडे सहा नंतर शक्यतच पटते त्यातच हे फक्त ह्याचा उपवास चंद्र झाल्यानंतरच हे करणार असं दिसल्यावर हे असतय.
हे तर अ हे तसं नसते ह्यांचा पण सेमच आहे पण चंद्रा तर किती वाजता उगवेल काही माहिती नाही ना. म्हणजे तो पण अ हा म ते करवाचौथच व्रत पण आहे हा हा.
म्हणले आदी दोन दिवस वगैरे पौर्णिमा झाले. झालेली असती किंवा जवळ आलेली असती असं काहीतरी ये. कारण लवकर चंद्र उगवतो त्या काळात.
हा उगवतो की तरी पण साधारण हा नाही आता मी तिथं होते तर मी बघायचे ना त्यांच्या हा अच बरोबर करायची पण. त्यांनी पण कसं करतात माहिती आहे का मंदिरात सगळं एकत्र जमा होतात सगळं ताट वगैरे घेऊन तिथं मंग त्यांच ते वसा घेणं वगैरे चालू अस इकडून तिकडं एकीएकीच्याकडे देणे हा तस हा तसं त्यांच्यात चालू असतेय एकमेकींना देतात घेतात सगळं करून मग त्यांनी घरी येतात. घरी आल्यानंतर मग संध्याकाळी छत वर जाऊन म्हणजे टेरेस वर जाऊन चंद्र बघून मग ते पूजा करतात ते नवऱ्याच्या हातून पाणी पिलं की मग ते जेवायचं असतंय हा उपवास सुटला असं असतंय आपल्याच पण तसच की आ पण वडाच्या झाडाला खूप पवित्र मानतो त्या दिवशीने आपण पूजा करतो.
हा.
आणि आपण पण उपवास करतो आपण चला खातो पण काय पण तरी पण ते खात नाहीत. म्हणजे सगळीकडे नवऱ्याच्या अ काय म्हणायच हेच्यासाठी वाढू दे म्हणून पूजा केली जाते.
नाही करणारे जण भरपूर करतात अस
हा तेच ना मग तुम्हाला सांगायच म्हणजे तिथ नवरे पण करतात हा उपवास आपल्या बायकोसाठी मी बघितलय हां आम्ही तिकडेच होतो ना. तर मी बघितलय की तिथे नवरे पण करातात नवरे पण दिवसभर उपवास धरतात काय काय. पण महाराष्ट्रात धरतात का नाही माहिती नाही.
पौर्णिमेला काही माहित काय करतात आमची घर मालकीन होती येणार वडाची पूजा करून आल्यानंतर पाया वगैरे पडायची मामांच्या झाल थोड्या वेळात पाच दहा मिनिटातच त्यांच काय तर चालू व्हायच. मावशी मला उपवास कराय लावता ते काय उपयोग आहे तुमच्या उवासाचा ही तर खोडच काढते म्हणणार सगळ्यात.
अच्छा
आमच कस प्रत्येकाच अस वेगळ पडतय ना ते.
हां हां हां
आणि आता वट पौर्णिमेच्या दिवशीच बेंदूर आहे.
हा दोन्ही सण एकदमच आलेत बेंदूर पण. पण हे कर्नाटकी बेंदूर आहे तुम्ही कर्नाटकी बेंदूर करता का साजरा?
नाही नाही आम्ही महाराष्ट्रीय करतो.
हा मग हा जो आहे तो कर्नाटकी बेंदुर आहे आता आपण आम्ही आम्ही हा कर म्हणजे आम्ही बैल वगैरे काय आणतच नाही आम्ही डायरेक्ट पोळ्याच बनवून खातो. पूजा करतो
तर माझ्या सासऱ्यांची बैलाची जोडी होती खूप मोठी बैल होती. नाही गाडीच तीन लाखाची बावीस तेवीस वर्षापूर्वीची मग त्यामुळे कस दि सवयी गेल्या वर्षी बैल मिळाली नाहीत अडचण आली मग मुलगी ते सकाळी म्हंटली मम्मी घेऊया की ग बैल बर घेऊया आणनुया म्हटल. कारण पुढच्या सणापर्यंत मग परत कस मिळत नाहीत ना अस.
हो मी आत्ता बघितले बाजारात बैल आलेली होते विकायला. आम्ही जरा पुढ गेलो तर आता परत ना तर गायबच झाली भेटलीच नाहीत मला आत्ता बैल,
अरे बापरे. नाही घेऊन ठेवलेली चांगली परत हे होतय, मी पण घेऊन ठेवणार आहे म्हणजे पुढच्या सणाला लागत ते ती म्हंटल्यावर त्यामुळ घेऊन ठेवायची पहिल्यांदा.
हो हो हो
जेवण
जेवण आता झाल की. तुमच झाल की नाही?
झाल.
अच्छा ठीक आहे मी बोलते तुमच्याशी उद्या परत बोलूया हा.
हां चालतय.
ओके